माझ्याकडून रिंग होती पण तुम्हाला येत नाहीये ना.
नाही.
हॅलो.
नाही तुम जॉइनिंग एवढंच याला लागलंय मग ते तुमच. कॉल झाय म्हणजे ते उचलाय
हा.
याला म म्हणूनच याय लाग.
हां ह.
मग आता लगेच करू नका हा तसच करते म्हणजे. कस अ लगेच केलं का नइ हा एक थोड्या वेळने केलं क नाही मग लागत. का जरा बघा म्हणजे नाहीर आता केलं क नाही.
हा.
हो वायात जातय हो ते कॉल. माझी तर मी आता सकाळपासून केले. आता मी दुपारपासून केलं क नाही एकसारखं आता माझे हा स सव्वीस चालू असेल वाटत. त्यात आहे. हॅलो. हॅलो
हॅलो
हॅलो
हा तुमचा आवाज ये ना झालाय.
होय मला पण ये ना झालंय तुमचा आवाज रेंज कमी जास्त आहे. हा आत्ता ये लागलाय.
तेच मी हॅलो हॅलो करती तुम्ही काहीच आवाज नाही.
मी पण इकड म तेच करायला लागले खिडकी जवळ गेली हॅलो गेलं हकडे गेलं हॅलो काही आवाजच येईना
माझे पण भरपूर कॉल वाया गेलेत.
हो तसच झालंय माझे तर चार पाच गेलेत बघा वाया. एक एक तर.
माझे सात कॉल झालेत वाया गेल्यात सात.
हो.
आता परत भेटणार नाहीत ना ते
नाही नाही परत नाहीत भेटत हो जातेच तसेच वाया ते आणि समोरच्या न जर नाही उचललं ना ते पण वाया जाते.
मग आता तेच झालं तुमचं पण तेच झालं ना एक तुमचा एक वाया गेला आता
हा तस होतय ते म्हणून ते अ
समोरच्या कॉल येत नाही आणि आपल्याला झिरो पडतय.
हा हा तसं होतय माझी पण तसेच झालेत.
आता ते भेटणार नाहीत ना आपल्याला परत
नाही भेटत ते पण परत भेटत नाही गेले तर गेले जातात ते
तुम्ही केले काय पहिले अगोदर हे
म्हणजे आत्ताच चालू आहे ना हे माझं म्हणजे मी ह्याच्यात आहे सोडा एक वर्षापासून या ऍप मध्ये पण हे अ आता चालू आहेत मग मी हे संपायसाठी आता करायला लागल्या नाही. आता आज तरी संपताय का काय बघायचं आता आता तर सव्वीसावा चालू होत. अस आहे लय प्रॉब्लेम यायला लागला ते तुमचे किती आहेत?
माझ माझ स तरीॉ बाकी
होय काय?
म नाही म असं होतय ना, एक कारण कोणाला करेल ना त्याला प्रॉब्लेम फोन त्याचा
हा हा भरपूर णांचं झालंय ते करता पण ये नाही.... घ... एकेकांना लागतच नाही सव्हिसच नाही दाखवत वेस्तच दाखवाय लागले असं वय लागलंय...
आता मग आत्ताचा एक तुमचा एक गेला ना फेल... मग आता एक वीस झाले म्हणजे.... आ हा एक वस झाले म्हणजे सात कॉल सात कॉल माझे झिरो झाले....
झिरो झालेच नुसते वायास गेले...
पायाच गेले आता ते काही रिटर्न नाही भेटले की मग गेलेच...
आता मला लगेच करू नका जरा दुसऱ्यांना कोणाला तरी करून का नाही परत करा म्हणजे लागतेय का बघा मग तसं...
कॉन्टॅक्ट नाही आहे तो तुमच्याकडे आहे कोणाचा कॉन्टॅक्ट...
माझ्याकडे आहेत मी त्यांचं पाठवते तुम्हाला... एक हा हा.... बघून मी त्यांना पाठवते एक्सटीच हाय बघून मी तुम्हाला पाठवते मग ते...
हा त्यांना विचारा पाहिजे.... असेल तर मग पाठवा मग त्यांच्या सं आता एक बोलून घेते कारण..... अ... उद्याचाच दिवस आहे ना फक्त....
होय होय तेच की म्हणून तर मी पण असं. बघायला लागले जरा कोण आहेत का नाही उद्या सगळी आता हे होणार बघा. ह्याला करू का त्याला करू असं.
हो. बरं होईल. पण ते होतील ना पूर्ण....
हा तेच की....
लेडीज व भेटल्या की काय बरं वाट....
काय वाट हा ते जेंट्स असल्यावर काय बोलायला समजत नाही बा मी तर. पहिल्यांदा तेच विचारत्या....
ह हं....
जास्त कर लेडीज आहे का असल तरच...
स्वतः कोणालाच केलेले नाहीत मला आलेलेच आहेत सगळ्यांचे त्याच्यामुळे मी नायक.... कोणाचा नंबर घेतला. होयं येतात सगळ्याची पण..... नाही घेतलं मी....
मी आता सगळ्यांच ग्रुप आता माझ्या मोबाईलमध्ये किती तर..... बोलायचं होयं. भरपूर नंबर झालेले आता माझ्या सगळ्यांना विचारून वि..... चारून त्यातली दोन तीन जण मग तयार होतेत असं झालंय..... एवढी केलं तर.... मी तुम्हाला पाठवते घ्या नंबर. आ....
तुम्ही ड्रेसच घालत... असणार ना. साडी नेसालेत ना. ड्रेस ड्रेस सर करत असेल ना....
होयं.. होयं.. होय ड्रेसचं असतंय. साडी नाही जास्त..... कधी तर असं कार्यक्रम मध्येच घातलं तर..... असं नाही तर ड्रेसच.... हा भुरखा असतयं. भुर्खा रेगुलर आहे बाहेर..... भुर्खाका लागतायचं.... तुमच्यात जास्त साडी घालतेतं नायं..... आमच्या ड्रेसच अ असतेतं.....
पहिल्यासारखं नाही एवढं पहिले कस जुनी माणसं होती ती बंद.... करायची आता नाही आता सगळ्या..... ड्रेस गाऊन साडी असं सणालाच घालतात....
होय जास्त करून आता तुमच्यात पण नाही तसं जास्त.....
होय नाहीत आता पहिलं पहिले वेळेस होत बघा ते.....
लई होतं पहिल डोक्यावरनं
हो ते होत आता नाही बघा आता आपलं ड्रेस वगैरे माझ पण रेग्युल ड्रेसच असतो.
होय काय घरात हा हा बाहेर कुठ तरी कार्यक्रमाला साडी.
हो हो नाही म्हणजे असं मला कधीतरी वाटले घरात घालायचे तर मी घालते. आवड आहे मग त्याच्यामुळे घालते मी घरात पण कधीतरी. पण उड ना जास्त नाही. नाही पण कधीतरी ड्रेसच. ह्म्म्म ह्म्म्म
ड्रेसचं असतयं. मला एक मुलगी आहे.
होयं काय.. हा हा...
हां. एकच आहे आम्हाला.
हो... कितीवीला आहे आता मग. ते डी होय डीपी मध्ये दिसतेत ती मुलगीच काय तुमची. हा.. हा... मोठी आहे की
हो मोठी आहे तुमची लहान आहेत
होय आमची लहान आहेत बघा एक पहिला गेली मुलगी आता मुलगा सेनेअर के जी ला आहे
हा खूप लहान आहेत
हा लहान आहेत आता मच वाटलीस ती शाळेला जात्यात त्यामुळ
हं हं हं गिफ्ट शॉपी आहे का हा हा हा हां मग तुम्ही टेलीचा क्लास केलं तर चालू शकता ना तुम्हाला आपलं बिलिंग वगैरे करायला येणार ना तिथं
हा तेच पैसे ते विचारावं म्हंटलं करायचं बगते बी ए माझ्या पण डोक्यात काय आर्ट घ्यायचंच आहे काय म्हणजे नाही ते भारून बाहेरून करायचं म्हंटलं तर
हो सोपं जात करायचं बाहेरून करायचं आणि ट्यालीच चा क्सास करायचा आहे टलीचा सोप्पा तुम्हाला ज जमेल टली
जमेल ना तेच मग तेच बघायचं आता बी आर्ट मध्ये टाकायचं
तुम्ही बसून हम्
हा त्यासाठीच जरा धड पडायचाय आपलं आपलं होतय नाही ते घरात कुठं बाहेर नाही गेले तरी आपलं आपलं तरी होत आहे असाय ते न हो मिस्टरांना पण जर हातभार लागल्यासारखं होतय ना
हो हो आता तेच करतात का बिलं वगैरे
होय एकटेच असतात ना ते दुकानात मग ते लोड पडतय असं सीझन यझन गणपतीच्या टाइमाला तेन भरपूर आता लोड पडतय नाही मग
हा हां म्हणजे होलसेलचं आहे का तुमचं
नाही असं होलसेलच नाही असंच आहेत पण इथ कसं ते पहिल्यापासून आहे नाही आम आजोबा सासऱ्यांच्या तवापासून दुकान आहेत ना ते पहिल्यापासून असं आहे ते म्हणजे असं पहिल्याच दुकान असल्यामुळे असं ओळखीचे ते असं येतेत नाही आ आजूबाजूचे तेन अस असं आहे मुक्तलोही लोड हा मुक्तलोही लोड पडत आहे नाही सझच्या टाला अस जास्त आता हथून पुढे चालूच ना सीझन हे
हो आता इथून पुढे मग तुम्ही असं जात नाही कधी तरी जाऊन बसायचं त्यांना म्हणायचं मला सांगा मी करते
होय असं करी जातं हेच मुलांच्या मोज का नाही यायलाच देत नाही मला दुकानात हम्म हा मग काय करतत गेला क नाही सगळं आपणच घ्यायचं फिरवायचं करायचं मग ते बरोबर रस्त्यावर आहे ते रस्त्यावरच गेली ते गिरायक सोडून ह्यांच्याकडेच लक्ष द्यायला लागतय म्हणून आता हे शायलाच तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात रेंदाळ म्हणून आहे गाव इचलकरंजी हा इचल
हेच होय हे चलकरंजी आम्ही कसं आम्ही कोल्हापूरला येतो ना महालक्ष्मीला ज होती बाला
हा हा हो हिथ आहे कि ते फेमस
हा ज्योतिबा महालक्ष्मी देवाला येतो ना आम्ही
हा हा हा तिकड कोल्हापूरमध्येध्ये तिथे ना आमच्या नाही प्रॉपर नाही कोल्हापूर नापूरमध्येध्ये रेंदाळगाव म्हणून आहे तिथं आहे
हा
असं
हम् म्हणजे गावात आहे
ड मध्ये जा असतय काय मेन
हो आम्ही कराडमध्ये असतो तुम्हाला बिर्याणी जमत असेल सांगे
आज पाऊ होय जमत तशी पण बिर्याणी पण लेप करादा
हो ना ह तुमच्या ते सुुरखुर म आम्हाला आवडतं पण आम्हाला काय तसं करायला जमत नाही
कुठला दुधाचा काय
हा तुम्ही ते तुमच्या ईद ला करतात तो
हा ते दुधाचा पण करते आणि गुडाचा पण करतेत नाही
होय का आमच्याकडे दुधाचाच करतात
हा असं म्हणजे असता सिटीमध्ये लले कर करना झालेत कोण असं जास्त ते
हा हा इकडे आमच्याकडे देतात ना सगळे मग ते दुधाचाच असतो पण ते म्हणजे आम्ी आता करतो ना शेवयाची खीर मग तुम्ही कसं ते सगळं घालतात तस घालून आम्ही जरी केली ना पण ती तुमच्यासारी टेस्ट येत नाही आमच्या ह्याला
येत लाना अस तसच आहे आम आला पण तस जा नाही तुमच्या जस पुऱ्या पोळ्या होत की नाही तसं आमच्यातच नाहीत चवीला ते तुमच्यात कसं आमटी म्हणा
काप वगैरे करून भिजत ठेवता ना
काय हे प हचं काय शिरखुरम्याच होय भिजत म्हणजे काय भिजवतयत आम्ही बदाम एक भिजवतोय ते चारुले म्हणून असतात का नाही
हा हा
बारीक असतात ते तेवढे भिजवत आणि ते जसं सालपट पूर्ण काढते तसं हा असं करतयेत आणि परत ते काजू वगैरे अस सगळं कापून ते अक्रवट काजू असं काही बिझी होत नाहीत आम्ही
हा हा आता मी पण घरी करते ना. त खीर करते ना प त्यास तुमच्यासारखी नाही होते.
होय तसं त्याने आमचं पण आता मी असं कधी पण केलं की नाही. तसलीच लागत नाही जे आम्ही ईदला करतोय की नाही तसली लागत नाही. असं ते ईद ईदला केलंग नाही सव्वास ते चौ वेगळी नंतर केल्यावर वेगळी असं होतय ते
हा बारा मिनट झाले.
झाले काय?
हा.
चा र लत.